हॅलो.
बो लाकी
हा बोला
काय म्हणताय अजून.
असून काही नाही बघा.
हम् हम् हा हा पाऊस हाय की वो.
हा हा
हम्म चालूय बारीक होता मघाशी.
हा
हम्म पावसाच्या वेळी पाऊस पण पाहिजे. शेतकऱ्यांचं पीक पण व्हाय ला पाहिजे.
तो मोठा आहे मोठा प्रश्न
प्रश्न आहे होय मग काय आणि तिथं जर व्यवस्थित पिकलं तर आपण खाऊ शकतो.
शकतोय होय नाहीतर खूप अवघड परिस्थिती.
होय मग काय?
मग नाही शेती वगैरे नाही.
हा हा हा हा हा आमची पण नाही आम्हाला पण वाटते की बाबा आपली शेती असती तर. आपण काहीतरी केलं असत आता माझ्या मैत्रिणींच वगैरे आहेत ना? मग वाटतं मला कि बाबा आपली पण असती तर आपण पण केलं असत काहीतरी काहीतरी. हो नावा हो
गणपती वैगरे असतो का तुमच्या इथं मोठा..
हो हो असत की छान वाटते गणपतीला सगळ्यात भारी सण बघा गणपती.
गणपती होय कसे जातात अकरा दिवस समजत नाही आनंद चतुर्थी पर्यंत.... ते
होय खूप छान वाटते.
ते दिवस पण लवकर जातात.
होय आणि मेन पण कनी फॅमिली एकत्र येतात. त्या वेळेमध्ये बघा तो मी जे.. आता बाहेर बाहेरगावी कुठं सर्विसला असनं असतात. ती गणपतीच्या निमित्तानं येतात आपल्या आपल्या गावी. तसं तुम्ही दसऱ्यामध्ये बघा येत नाहीत. शक्यतो कारण दसऱ्यामध्ये एवढं काय वाटत नाही. हा पण गणपतीमध्ये आणि दिवाळीमध्ये कसं दिवाळी दोनच दिवसाची असते. ते तशी म्हटलं तर त्यामुळ गणपतीत खूप भारी वाटत.
भारी वाटतंय होय. आणि दिवाळीत काय अ फराळ वगैरे आपण एकमेकांना द्याला जातोय तेवढंच. असं पूर्ण फॅमिली येत असं काही हे होत नाही.
होत नाही हो बरोबर आहे इकडं म रंकायला वगैरे आलेलं का नाही. कधी
होय आलेली की रंकाळा महालक्ष्मी मंदिर
हा हा महालक्ष्मी मंदिरचं पण आता...
चालू आहेय होय ते काय कळस बसवला. छान बसवलाय कळस पण. आम्ही परवा गेलतो तेव्हा पण काम चालू होतं.
हा तिथे कंटिन्यू काम चालू असतं म्हणजे काहीतरी काहीतरी त्यांनी प्रगती करत राहतातच.
हा हा
हा आणि केेवड्या लांबची लोक येतात माहितये आता आमच्या ट्रॅव्हल्स मधे आता आमचं कस जस डायल वरती आपलं प्रोफाईल आहे ना तुम्ही जस डायल मध्ये आम्हाला कॉल येतायेत की तुमच्या टुलस कुठं आहेत काय आहेत तर त्याच्यावरती मुंबई पुना ठाण्याची लोक येतात कोल्हापूरला आम्हाला आम्ही त्यांना प्लॅन करून देतोय.
होय तेव कसं कोल्हापुरात ते मंदिर प्रसिद्धच आहे नाही. आणि आता कोल्हापूर ह बाहेरच्या ह्याच्यात पण ते प्रसिद्ध व्हायला ला लागले त्यामुळ खूप लांबचे पण लोक आता भरपूर या लागल्यात तिद
हम्म होय खूप चांगलं आहे आणि कसं अ आता माझी बहीणच बघा सोलापूरला असते ती, मग ती वर्षातून एकदाच येते ना सुट्टीला कारण तिच्या मुलींना सुट्टी नसते म्हणून. तर ती आली की पहिला कोल्हापूरला जाते महालक्ष्मीला
हा हा
मग तिच्या घरचे पण एवढे मानतात ना त्या देवीला
हा हा तर महालक्ष्मी म्हणा, पुन्हा तुळजापूरुची तुळजाभवानी
हो हो
देवी भरपूर लोक मानतात त्यांना पण, ज्योतिबा मंदिरला पण आता किती गर्दी असत्या.
हो हो हो आदमापूर पण तस खूप हे आहे.
आदमापूर
हम्म माझी जास्त श्रद्धा विठ्ठलावर आहे. अ हह
मग आता वारी वगैरे आहे की मग जातय काय?
अ नाही कसं होत वारीच्या पिरियड मध्ये आम्ही जात नाही कारण गर्दी खूप असते ना आम्ही मे मध्ये जातोय.
हा हा
म्हणजे माझ्या माहेरचे सगळे मानकरी आहेत.
हा
पण माझ्या सासरी अशी कोण माळकरी नाही आहेत आणि मला माळ घालायची खूप इच्छा आहे. पण मी नॉन व्हेज खाते ना त्यामुळें ते चालत नसत ना त्याला.
नाही होय माझे बाबा पण माळकरीच आहेत. म्हणजे तिकडं माहेरी.
हा हा आणि जर समजा मी जर मनाला ठरवलं की बाबा आपण नॉनव्हेज खायचं नाही तरी पण मी करू शकते पण कस आहे आता आमच्या घरी खातात सगळे मग त्यांचे त्यां म्हणजे ते एक वेगळंच वाट ते ओ की मनाला फील की बाबा आपल्या घरी आहेत हे अशे- ते आणि कस ते हे वाटत नाही आणि-
पूर्ण व्हेज असलं तर ते वेगळं, म्हणजे कोणच खाणारे नसले तर ते वेगळं वाटतंय.
आणि मेन पॉईंट काय माहित काय माझ्या घरी माझे सासरे- परत मिस्टरांना त्यांचे मित्र वगैरे डब्बा देतात. तो नॉनव्हेज चा मग ते भांडी तर धुवाला, लागणार मग ते पाप लागतय हा, त्यामुळं मला, म्हणजे वाटतंय खूप की बाबा माळ घालावं, पण ते असं वाटते की बाबा मला त्याच पाप लागेल का‌. का, असं वाटते म्हणून मी घालत नाही असं आहे.
खाणारे म्हटल्यावर ते आपला हात लागतोय थोडा कशाला ना कशाला. भांड्यांना म्हणा पणा कशाला पण काही पण असू दे ते लागतंय. जर पूर्ण सगळे शाहाकारी असतील कोण खाहात नसेल मांसाहार तर मग ती गोष्ट- वेगळी तेव्हा चालते हम्म-
आता माझ्या माहेरी बघा सगळी म्हणजे अ पूर्ण फॅमिली आमची माळकरी आहे. माझे काका- काका काकू माझे आई बाबा दादा वहिनी- परत माझ्या आत्या मामा सगळे सगळे सगळे माळकरी आहेत हो असं हाय त्यामुळं आणि अ अ मला पण माझ्या पप्पांना माळकरी घरान बघून द्यायचं होतं त पण लांब द्यायचं नव्हतं, असं म्हणजे आता कस श तीत सगळी बार्शी साईड इकडं तिकडेच असतात ना अशी लोक ला वगैरे त्यामुळं त्यांना द्यायच नव्हतं मला आ कारण मी एकटीच मुलगी माझ्या पप्पांना लाडकी त्यामुळं अ आणि मेन पण मला जे आता म्हणजे माझं मिस्टरांचं स्थळ आलं ते सगळ्यांचं गोष्टीतून खूप चांगलं होतं, त्यामुळे त्यांना रिजेक् करता च आल नाही.
आलं नाही हा हा काय एका दुसरी गोष्ट आपल्याला ऍडजस्ट करायला लागत्या सोडा हा सगळं जसं पाहीजे तसं मिळत नाही अस हुतय ह ह
तुम्ही कुठं मग तुमचं देवस्थान कोणतं?
आमच आता म्हणजे इकडचं सासरच म्हटला तर तुळजाभवानी.
हा हा हा हा हा आमची ही आपलं अ बदामी बनशंकरी
आम आम्ही माझ्या माहेरीत ये बदामी बनशंकरी देवी आणि आपले महादेव. हे येडडुर काय हा हा मावशी माझी जाते येड्डूरला सारखं सारखं, त्यांची फॅमिली ट्रीप असते वर्षात ना एकदा तरी
हा आणि कसं आपण आपल्या देवाला जावंच लागतय ओ वर्षातून एकदा. आस हाय. आता मी ज्या वेेळी पहिल्यांदा जॉबला लागला, आणि माझा ज्यावेळी पहिला पगार झाला ना- त्यावेळी मी देवाला म्हणजे देवीला साडी घेतली होती. तो आनंद खूप वेगळा होता, हा आणि त्यावेळी कस- हा आणि मेन पाॅइंट काय झालेल महित आहे का त्यावेळी म्हणजे माझी मुली गी मी आणि माझी फॅमिली सासरची गेलो होतो.
हा.
मिस्टरांना जॉबमुळे म्हणजे येता आलं नाही ना, म ग त्यावेळी कसं जर आता तुम्हाला गाभार्यात असेल तर जोडीने जावं लागतय.
हा.
म त्यावेळी मिस्टर नव्हते, मग अ मला जाता आलं नाही मग मी बाहेर बसले होते. म्हणजे गाभऱ्यातून दुसरी लाईन जी असते ना तिथे बस ले होते. आणि माझ्या मनात अस सारख येत होती की बाबा मिस्टर आले असते तर खूप बर झाला असत त असंत आणि मग मी देवीला साडी वगैरे घेतलेली सगळं झालं काय आणि ज्यावेळी बनशंकरी देवीच जे कन्यापूजन करतात ना बदामीचं
हा.
ते कन्यापूजन माझ्या मुलगीला त्यांनी बोलावलं. म्हणजे बघा मी एवढं इच्छेनं गेल होत तो देवाला, एवढा लांबून, तर देवानं मला म्हणजे बोलवलं ना जवळ
हा म्हणजे, ज्या गोष्टीसाठी नाराज झालतात ती गोष्ट
हा-हा-हा मला तुम्हाला सांगते, मला एवढं आनंदश्रू आले होते ना
हा.
मला खूप असं प्रसन्न वाटलं तिथे गेल्यानंतर, आणि पहिला माझ्या मुलगीचे पाय पुजल्यानंतर तर
हा.
तिला प्रसाद दिल्यानंतरच त्यांनी सगळ्यांना प्रसाद दिला.
हा-हा.
असा हाय. आणि त्यांनी गजरा-गजरा माझ्या मुलगीला एवढा घातला होता डोक्यात
हम्म.
की बाबा, असं ती जणू हेच दिसत होती. देवीच दिसत होती.
हा-हा-हा.
च मग मला हे मी पहिल्यांदा माझ्या आयुष हेच्या मध्ये एवढी चांगली गोष्ट घडली. ह्याच्या आधी कधीच नाही झालं.
हा-हा
असाय.
ते कस त्यांनी पण बघत असत तसं म्हणत काय हे नाही सोडा. लक्ष असते त्यांच पण आपल्याकडे.
हा तेच की आणि मी कं ती नव ना म्हणजे तिथ जी बाहेर स्क्रीन होती ना त्या स्क्रिन वर मी कंटिन्यू बघत होते की, माझी साडी कधी अर्पण करतात देवीला, कधी अर्पण करतात, हे मी कंटिन्यू बघत होते. आणि कंटिन्यू माझ्या मनात कि मिस्टर आले अस तर बरं झालं असतं. आम्हाला अभि घला मिळाला असता. पण शेवटी देवाना पण कळालं ना कि बाबा अ खरंच हिची इच्छा आहे. आणि खरंच आपल्याकडे आलं आणि आपण तिला हे द्यावं म्हणून.
हा-हा ते त्याचं फळ ते तुमच्या मुली मुलगीच्या रूपात मिळाल. हा.
की आणि त्यांनी तिला एक म्हणजे आपलं हे दिलं होतं. एक कापड दिलं होतं. आणि त्या अ ह्याच आपण म्हणजे, तिला त्यांनी दिलं होतं गिफ्ट म्हणून मग त्यांनी ते आप आपण तिच्यासाठी काहीतरी शिवायचं त्याचं. असत त्यांनी सांगितलं होतं त्या मुलगी साठी तुम्ही काहीतरी बनवा हेच.
हा.
मग मी पण तिला दोन वन पीस शिवून घेतले त्याचे.
हा हा.
आणि मुलगी अजून पण म्हणजे आता ती सहा वर्षाची आहे तिला कळतय सगळं. पण एवढं नाही ना कळत. तर त्यो फ्रॉक घात ला ना ती काय म्हणते. मला मम्मा हे देवान दिलेलं आहे की नाही? असं म्हणते कायम. असं म्हणजे तिला पण ते अ हे झालंय.
ह्या ह्या अह
हम्म. म्हणजे आपण म्हणजे सांगण्याचा उद्देश काय? आपण मनापासून जी गोष्ट - करतोय ती देवाला पण मान्य होते. असाय हा.
त्यांची काय बात् बाकीच्या कुठल्या अपेक्षा नसत्या त्यांच्या आपल्याकडन. फक्त आपण त्यांची मनापासून श्रद्धा केली तर त्यांना तेवढं बास होतय. असं पण असं असतय.
तेच की. आणि त्यावेळी मी पण ऑफिसला दोन दिवस सुट्टी घेतली होती. आणि मग गे - त्या साईडला गेल तर मग बदामी पण करूया म्हटलं. हंपी विजाप पूर वगैरे आम्ही सगळं केलं मग.
हा हा.
कारण आपण एवढं लांब जातोय तर सगळं करून यावं ना ते.
हा प्रवास पण लांबचाय तो. आणि तिकडे गेल की सगळ ते म्हणजे आहे जवळ. हा बघण्यासारखं आहे सगळं.
हा त्यामुळ मग केलं आणि आल्या नं तर मला कित्ती दिवस एवढं माझ -माझ मन प्रसन्न होतं माहितीये? खूप मला छान वाटायचं. की बाबा आपण गेलो खूप बरं झालं. आपल्याला ति ते देवाजवळ जायला मिळालं. नाहीतर एकेकांना दर्शन पण नाही देत. भेटत नाही. एवढं तुम्ही लाईन मध्ये थांबून पण?
बर आणि आता ते म्हणजे बदलले. म्हणजे आधी ते वेगळं होतं ते बदामीचे देवी वेगैरे. काहीतरी बाहेर असलं तरी पण आपल्याला ते देवी काहीतरी दिसत होती. म्हणजे असं म्हणजे घरचे होते. घरचे जात होते. तेव्हा म्हणत होते. म जेव्हा मग आम्ही नंतर न गेल्यानंतर म ते काहीतरी सगळं बद नवीन केलेलं. हॅलो! हॅलो! हॅलो!